ओ
येते का आवाज?
हा यायलंय की बरी आयस काय?
हाय की, तू?
हाय की. हम्म, काय मग काय फिराय गेलतास म्हण?
व्हय फिरायला गेलेलो.
होय हम्म, काय बघून आलासा?
सिंहगडला गेलेलो ग.
होय हम्म, मग तिथं बघण्यासारखं काय हाय.
गड आय ग जुन्या काळाचा शिवाजी महाराजांचा. म तिथ जुन्या तोफा वगैरे तसं आय आम्ही ट्रेकिंग करत गेलो होतो ट्रेकिंग करत म्हणजे चालत गेलो होतो.
चालत गेलतासा होय म उंच नाय काय?
आगं भरपुर उंच आय जवळजवळ मला वाटतंय आठ नऊ किलोमीटर चालायला लागत असंल.
होय.
हम्म, तेवढं चालत गेलो चालत आलोे आठ नऊ किलोमीटर चालत गेलो आठ नऊ किलोमीटर चालत आलो.
एवढं चालत गेलासा?
व्हय भरपूर जण होतो ओ आठ नऊ जण.
आठ नऊ जण होतासा व्हय म्हणता ना, हम्म. काय बरोबर काय जेवण ते घेऊन गेलतासा का नाय?
नाय नाय जेवण वगैरे आगं सकाळी लवकर निघलो होतो आम्ही सात वाजता.
होय.
म इथन सात वाजता गेलो. सिंहगड रोडला खाली पोहोचलो तिथं, मला वाटतं एक आठ साडेआठ वाजली असतील.
हा....
तिथून पुढं चालायला चालू केल. आम्हाला पोहचायच वाजलेत. तीन, चार, साडे चार
होय... कितीला निघलेलास.
सातला निघलो होतो.
सकाळी, सातला...
व्हय...
हम्म.... पोचलास कितीला?
चार वाजता.
सातला गेलेलो चारला पोचलास हा.
अग, चालत गेलोय पूर्ण वरपर्यंत गड चढायला लई उशीर लागतोय ग. बसन नाही गेलो. हम्म... लय उंच आहे ते डोंगर.
लई पाय दुखले असतील की, ग एवढं चालायस आणि
होय.. दुसऱ्या दिवशी सगळे पाय धरून बसलेत.
मग, किती पाय दुखले असतील. तुमचे.
हम्म... व्हय... दोन दिवस दुखले पाय जास्त.
मग, आणि काय तेवढं एकच बघितलासा काय, अनी कुठ दुसरीकडे अनी गेलतासा?
त्यातच दिवस गेला. सिंहगडला गेल्यावर तिथ वरती सगळं असं स्वच्छ आहे. खरं, खाली काही नाही गड चढताना वगैरे... पण वर पोहोचलीस कनाई. तिथं सगळं विकायला वगैरे हाय, खायाच हे ते तर मग तिथे हे ते मिळते. ना डोंगरतच सगळ वरती असते. गोळा वगैरे आणि जेवणाला जेवण वगैरे तिथं बनवून देत्यात. आपण जाऊन बसायचं आणि ताट सांगायचं. सगळं देत्यात चपाती, भाजी, भात वगैरे.
व्हय. मग किती रुपय घेत्यात?
एका ताटाला, काहीतरी एकशे वीस का. तीस रुपय.
एकशे वीस रुपय...
हम्म... एका ताटाला. पोटभर असतय आणि वर्ण आणि आपल्याला जर म्हणजे, कांदा घ वगैरे हे ते पाहिजे असतय. ते पण सांगू शकते ते पण देत्यात.
हम्म.
हम्म.... चांगलंय की मग, तरी पण आणि काय तिथं, शिवाजी महाराजांच आणि काय तर असेल की, तिथं?
तोफ... तोफ वगैरे आहे तिथं. परत बाजी प्रभू देशपांडेची तिथं मू सगळय.
सगळं आहे व्हय. हम्म... तोफ ती मोठी तोफ
मोठी मो लई मोठी नाहीये तोफ छोटीचे. पण त्या काळातलीय.
हा.... हा.
हं.... हम्म.
हं, हं आणि म आणि काय हाय तिथं
भरपूरे बघण्यासारखं आणि असं काय म्हणतो ते आपण यात्रा वगैरे भरल्याव कसं असतय कनाई
हा होय म्हणजे असं ते पाळणं वगैरे येत्यात
होय सगळं असतय
झोपाळ तेन
होय
हा मग झोकातैन घेतलासा का नय
नाही वेळ नव्हता आलो भरभर फिरून वगैरे आलो गड सगळा
हा, हा तुम्हाला चालून चालूनच अगोदर हे झालं असल खरं ते बघायसारखं असलं तर काय वाटत नाही एवढं चाललेलं तेन हाय कनई
होय सोबत कोणतरी असतं मजा मस्त करत जायलायेतय ओ आम्ही आठ, नऊ जणी होतो
होय
कधी तर वेळ मिळाला तर बघू ये की जाऊया
हम्म या की जाऊया
हम्म सगळीजणच हम्म
हा
त्या निमित्तानं आम्हाला पण बघायला मिळतय
हा चालते की या
हा, हा की आणि काय मग आवरलीस क नाही घरातलं
आवरायला लागलोय आता
ह, ह चहा वगैरे झाला
चहा झाला
चहा नाही आत्ता पिणार जरा आवरून ब्लाऊज शिलाई काम जरा केलय म गिऱ्हाईकांचे ब्लाऊज द्यायचेत ब काच बटन करत बस
आज काय वेळच जाई ना झालाय बसलोय
होय पाऊस
पाऊस आज जरा तरी आहे सारखा तिकडं
आहे पडाय लागलाय
उगच बारीक आहे तिथं मोठा आहे मोठ्ठा पडायलाय बारीकच आहे हा अ ऊन पडतय आणि परत पाऊस असं व्हायलय
ह तसच व्हायलय
आणि काय मग?
चालतंय काय नाही बघ आवरायला लागलोय
हा, हा कर
हो